हॅलो
कुठे आहे बाहेर आलं हां कां हां बरं मंग कायं चाललं, तुमचं मं मी पणं इकडे बाहेर आलेली होती.
हम्मं कायं होतो. अच्छा तुम्हीं कायं कां अभयानाचं कामं करतां, कां उमेद आहे मी हो मी पणं तेचं करते. आंज मिटिंग, होती नां मगं सकाळंला आलें, कायं. चालं, कायं विषेष,
कांहीं नाहीं बाई विशेष कांहीं चं नाहीं, आपलं रोजचं रेग्युलर कामं कांहीं ते कांहीं. हम्मं
हॅलो, कां हम्मं चालूं आहे कायं, अर्ध झालं, अर्ध बाकी तुमचं झालं. हो नां म्हणूंन, सांगीतलं हॅलो हां, हां, हां यां मंग तिकडे उभ्यां रहां, हॅलो कायं नाहीं बाई मगं, ते सेवढ्यां पापडचं चाललं. आणि गाव जाणं इकडे तिकडे. घरातले काम शेतातले काम खूपच असत काय करता तुमचं काय
काय नाही बाई काम काय घरातलं केलं की चालू,
तब्येती बऱ्या आहेत का तुमच्या सर्वांचा.
हा म हा येऊ ना, आलो का तिकडे येतो. आता घरी तीन एक वाजेपर्यंत जाऊ घरी. बर हा हा आलो का येतो हू हू हू
बर हा आवाज येतय ना.
ह बारीक आवाज येतोय, आवाज येत नाही रेंजचा प्रॉब्लेमये
चालेल बर
बरं काय
ओके. परत भेटल बाहेर आलेले ओ मैत्रिणी आहेत ना बरोबर त्याच्यामुळे.
हां का ह हां का चांगलं चांगलं काय म्हणता अजून बाकी
काय नाही म्हणजे चालेल मझ तवाच पावसाचं वातावरणात होत शेतातले काम चालूयेत हरभरा काढायचं चालू होतं, आवरला हरभरा आणि इकडे आले.
हा का हू चांगलय
काय म्हंटला
शेतात काय टाकलंय म्हटलं. तुम्ही आत्ता असं
कांदे लावलेले आहेत आणि हारभरा होता तो काढला पावसाच वाता वरण आहे त्याच्यामुळे मग हरभरा काढून घेतला आणि आज इकडे आले मग
हा बरय बरय डाळगीळ करता का मग घरी
मुगाची हरभऱ्याची तुरीची सर्व हो चला या मग घरी
हाहा चा
चाल तुम्ही करताना हे बरं नाही होत ना